मस्त! काय चाललंय तुझं?
हा ना आत्ता बस लोय निवांत. राणातनं आलोय
हो ए., आज कशी काय आटवण आली आमची?
क्लि ये रावा म्हनला आता कॉल. काय चाल्लय बघा ओत. ज -
हा अरे ती आपल्या ग्रुप ट्रिपच
होय माहिते बघितलं.
तुजा काही प्लॅन आहे? हॅलो! तुझा काय मग प्लॅन आहे, जायाचं कधी जायाचं?
हम्म! आपण नको ट्रिप मधून जायला मला वाटतं.
का?
अ बगीतलंय ना आपण तिकडचं मग कशाला ट्रीप मधून? मला वाटतं ते आपण आपली ट्रिप काडूया.
काढायची -
ह बगू. तू सांग ना तू कुटं मंजे तू आत्ता मालवणला गेलेला ना! तिकडच सांग ना मला काय तर मी नाहीत का बघितलं तिकडचं काय.
ह गेलेलो की.
झाक -
हम् हम. तिकडं - अ मालवणला गेलेल तवा तिकडं जा चांगलं वाटलं. ते गरम लय होतेय बरपा तिकडकड आपल्या इकडं आसं जाताना तुला वाट मी जाता नाही का नाही आपल्या इथन. हॅलो - जाताना इतनं होडी घाल. आणि तिकड गेल्यावर इतकं गरम व्हायला लागल इतकं व्हायला लागल ना प्रमाणाच्या बाहेर गरम होत तिकड होय म्हणजे ती काढून पाक असं वाटत होत पाण्यात जाऊन बसूया इतकं गरम होत,
बरोबर
हम् आता गेलेलो तवा म्हणजे चांगलं वाटलं म्हणजे बीच बघायला भारी वाटलं.
होय
हो ते तारकर्ली बीच आहे का नाही.
हां
तेव्हा बीच बघायला लै भारी वाटलं परत देवबाग परत तुला माहित आहे त्या देवबागचा आंबा फेमस आहे माहितय का? का देवगड चा देवगड देवगडचाय
हम्म हम्म
हम् मग आता तिकडं गेलेलो तेव्हा जंजिरा बघितला परत जंजिरावर जाताना तुला माहितेय कसं हाय. पहिल्यांदा तिकीट काढाय लागत ते परत लाईन मध्ये राहून तिकीट काढायची किती तर बोट आहे त्या म्हणजे त्यांच्या तिथल्या ट्रस्टच्या त्या्या बहुतेक मग त्याचा एका पर पर पर्सनला काहीतरी पन्नास का शंभर रुपये तिकीट त्या बोट मधन तिकड जायला शंभर आहे शंभर म्हणजे बक्की किती कमावते तिकडची् तिकड जंजिराला जायला परत मग असं पाण्यात ना आ जाचो परत आपल्याला ते तिकडे देते ती जातानाच्या आणि येतानाची पण तीच बोट आपल्याला एका तासाने माग न्यायला येत म्हणजे तिथच थांबते आपण एका तसान त्या बोट मधन जायच मग अस असते. होय. पण आत गेल्या जरा चांगला किल्ला वाटला म्हणजे असं तिथंन व्यू लई भारी दिसतती समुद्राच तू कधी बघितल्यास का? कुटला किल्ला पाण्यातला?
हा जंजिरा बघितलाय
तुला कसा वाटलेला हॅलो
म्हणजे छान वाटल्याला पण भीती वाटत होती बोट मधून जायला
आणखीन कसा वाटला
काय
माजे सांग असं तुला वेगळं काय वाटलं होय का
हम्म
अस वेगळ काय वाटलं त्या म्हणजे
अ तिथं म्हणजे ना मज्जा मला फक्त म्हणजे अशी जात आली बोटमधून वगैरे आणि आत गेल्यानंतर काय असं महाराजांच्या काळातलं सगळं म्हणजे किल्ल्याचं स्ट्रक्चर नंतर अस म्हणजे फक्त किल्लाच बघण्यासारखा होता परत तिथं असा तलाव टाईप होत आत आत आत मध्ये म्हणजे असं होतं ना तर पाण्याची अशी विहीर होती विहीर सॉरी विहीर होती.
हा. वी हीर पण होती वय?
ह.
हॅलो.
हा.
मग विहिरीत पाणी होतं का नाही त्या विहिरीत?
हा हा हा हो ते. तुझा आवाज आवाज आवाज खरं खरखरतोय.
अरे माझं खर करत नाही तुझ्या याला प्रॉब्लेम असणार आहे.
बोल.
माझला तर असशी रेन चांगली आहे की. होय. माझा आवाज नेटच येतो. आता येतो ए का नट?
हो येतोय येतोय. मग तिकड सां ना अजून म्हणजे तू काही काय बघितलं म्हणजे स्पॉट सांग की?
हम्म मी बघितलं म्हणजे बीचच बघितलेलं पण सनसेटला जरा व्यू भारी येत हो फोटो पण काढलेल आहे तुला पाठवतो परत तिथच फिरलेल अ एक शिवाजी महाराजांचा स्मारक होता तेो बघितला परत मग तिथनं परत काय काय बाबा बघितलं आता हा किल्ला तर असा चांगला बघितला म्हणजे काय बघितलं तर चांगला किल्ला बघितला बाकी सगळं बीचस बघितले आलं परत तिकडच जेवण जरा वेगळंच होत आपल्या इकड कस असते म्हणजे आपल्या इकडचा मसाला वापरते तस तिकडचा मसाला जरा वेगळच आहे म्हणजे मालवणी मसाला तिकड मास बनवायची पण वेगळीच पद्धत आहे म्हणजे माहित आहे का तुला?
हम्म.
म्हणजे तिकड कुठ. मासा बाबा सुरमई पापलेट स्वस्त भेटतय पण तिकड जरा कॉस्टली हीच पडते म्हणजे महागायल हि काय बर आपलं बनवून घ्यायच ती ती जरा महाग पडतय आपल्याला बाकी काय नाही म्हणजे ती जास्तच कॉस्टली होतेय परत तर किती हजारात झाली माहिती आहे का तुला आमची? फक्त दोन हजार पाचशे रुपय आम्ही तिकंड जाऊन राहून खाऊन पिऊन म्हणजे बघ कि ते आम्हाला स्वस्त पडली.
हम्म.
अशी ट्रीप पाहिजे इतके माफात ट्रीप म्हणजे आपले पैसे बजेट मध्ये गेली रे तुला माहती आहे ट्रीिप का काढलेली?
का काढलेली?
आम्हाला स्कॉलरशिप आली. सगळ्यासनी मग सगळ्यासनी आली म्हणून गेलो फिरायला सगळ्यांच्या अकाउंटला पैसे आले सगळे म्हणले जा आता फिरायला मग गेलेलो फिरायला स्कॉलरशिप आलेल्या पैशत मग मज्जा आली पण असं वाटल नाही कि पैसेे फिटल्यासारखं वाटलं ट्रिपला ग्यायला.
बरोबर म आत आपण कुठे जाऊया तुला काय म्हणणार?
हम् आता सगळ्यात आपण धबधबा बघायला कुठला कुठलं तुला तिकड सातारच्या तिकड ल धबधबाती माहित आहे का तुला?
मला तर आहे ना तो ओझरडेचा बघायचाय.
होय मला मी अजून त्या कुठलो बाबा मी बघितले ती पण ती हारडन स्पॉट आहे त म्हणजे ती कुणाला माहिती नाही ती कमी माणसं हा म्हणजे ती कमी हा कमी माणसं जात का नाही तथलं मी बघितलं ती म्हणजे कुठला बा बघित. त्यात नाव नाही आटवत पण बघितली त मी जास्त धबधब बघितली त हम् तुला माहितीय का एकादा मी गेलो धबधब बघायला आणि माझ्या खिशात फोन होता माझा फोनच बंद पडला म्हणजे त्यात पाणी गेल. धबधब्याला जाताना काळजी पण घ्यायला लागते तर बघायला बरं का वस्तू सांभाळायला लागते ते आपल्या सगळ्या. हॅलो
पण ऐकी मग आपण आता काय काय रेनकोट वगैरे आता पण पाऊस
होय आता आपण सगळं घेतलं पाहिजे बरोबर आपल्या पाऊस आता नाही मग पाऊस चालू झाल्यावर जायचा आहे धबधबा काय आत्ता चालू होतो पाऊस चालू झाल्यावर चालू होत
बरोबर
मग त जा यात पाऊस तरी पडू दे की आता अजून पावसाचा पत्त्या नाही ना आपला प्लॅनिंग चाललाय धबधब बघायचा मग कसं असं चालायचं सांगा तुम्ही मला
बरोबर
हम् पास पड दे मग जाऊ आपण बाकी बरं बरं ठेव का मी
बाकी का
अरे असं जरा काम होतं म्हणून म्हटलं होय ठेव का
नाही सांग ना मग कुठं जायचं
तुझा आवाज बरोबर येत नाही आणि कशाला बोलू तुझ्यावर
कुठं जायचं
हम्म जायच आता तिकडच जायचं सातारच तिकड ठोसे घर परत कुठ कुठले धबधबा आहेत का नाही तीच बघायला जायच तिकडं जरा चांगलं धबधबा म्हणजे असं
पण ठोस ऐक ऐ की नाही ठोसे घर नको हो सेफ असं नाही की सेफ आहे म्हणून जायचं पण तिकड आता जाळी वगैरे लावून टाकली माहितीे का
माहित आहे म्हणूनच तिकड जायाच
तिकड नको ऐक मला माळशे आपण हिकड पण जाऊ शकतो माळशेस घाट आहे ना तिकडं पण छान असतं पावसाळ्यात तिकडे जाऊ मग पाऊस
अरे मी नाही बघित. त्याला कधी मला नाही माहिित तिकडच एवढं काय.
हम्म जाऊया ना मापीला टाकून जायचं.
हम्म जाऊ जाऊ नक्की जाऊ.
हम्म मग बाकी अरे आपल्या ह्याला कॉलेजच तर आलंय मग काय करूया आपण आपल्या आपला जायचं आहे ना.
आपल्या आपण जाऊ कशाला कॉलेज कॉलेज आपल्याला ल अस हिथं जाऊ नका तिथं जाऊ नका ही करू नका ती करू नका अस. तसले नाही मला आवडत जाव आपण.
हम्म. बाकी घरातली कशी आहेत.
सगळे ठीक आहेत. बरं आहे की मला काम आहे ठेव का बाय बा बाय बाय.
हम्म हम्म ठेव.